तो
हा मामी, ते स सर्वज्ञला जरा मुंगळा च चावला हो, रक्त केवढं काढलं बाई पोरगीच ती लय रडालती म्हणून बघायला गेलो, फोन ठेऊन
हा हा, बाई लय दुखतंय बाई मुंगळा चावल्यावर.
बाई मला किती वेळा दोन-तीन वेळा चावलेला, म्हणजे एकदा लहान असताना मळ्यात चावलेला. आणि आम्ही सहाव्या गल्लात राहा सहाव्या गल्लीत राहायला होतो की नाही आमचं हे बांधकाम चालू असतना तेव्हा अ हे काय दिवाळीच्या वेळेला मी आणि आकाश दादा असंच खाली गेलतो आकाश दादा फटकडे उडवालत आणि मी खेळालतो हो. चौथीला होतो नई मी तेव्हा आणि मी काय केलय झाडावरती मोंगळा येत अ अश रांग लागल्या मग त्यांना एडवान बिडवान दाखवले मी आणि त्याला हातात धरल्यावर काय होते बघूया म्हण धरलोय की चावला की जोरात. चावल्यावर असलो ओरडलो. तेव निघसन झालत आकाश दादा फट्टाकडे सोडून आला काढायला. खरं काय निघस ना मम्मीला काय वाटलं आकाशातजण मला भाजला का काय म्हणून त्याला ओलात घेऊन आल्या मम्मी नाही ओलातन घेऊन आलेली गरम बाजायला त्याला. खर तसं काय झालं नव्हतं मला मुंगळा चावलेला आणि ते मुंगळा मम्मी असं असं साडीन झटकली कशा कशाने झटकली तरी जाईना
त्यांना आग्या घुसतात त्या.
होय सर्वजञील रगतच थांबना एवढं रगत.
तेवढं मग रडली अशेल बाहिले.
लय रडाले अजून रडाले.
अजून रडा लागले आहे.
होय लय दुखतेय ते रस्ते आत.
हम्म हम्म.
आता परत धरत नाही या. आता आरुषला एकदा चावायला पाहिजे तो पण धरतोय.
ते धरतो व्हय.
होय तो पण धराय बघतोय ते मंगळ्याच्या मागं राहतोय रांग.
जरासं की ने जास्त मुंगळे असले की नाही तर जरास मीठ टाकायचं बारीक मीठ
बारीक मिठूय आम्ही परवा फिनेल लावून मारून टाकलंय.
मरत नाही पिण्याला
मेलीत ना म फिनेल न मारून टाकली मम्मीन लई होत लई झालते. फिनेल ओतली बघा सगळ्यावर मिलीतचन
नाहीतर मग नाही डेटॉल हे टाकायचं डेटॉलच पाणी शिंपडायचं.
हा हा.
मग नाही मरतात लगेच.
हा हा हा हा.
मग आजी आजजा त्यांच्यात आपल्यात काय.
नाही आजी आता जेवली बघा जेऊन बसल्या बाहेर.
हम्म बोरगावच्या आजी पण येणार असतील की.
ती उद्याच येतो म्हणजेच सगळी उद्या यायलात बरं झालं सोडा तिकडं.
हो बोरगयची वाढयची आजी
सगळे एकदमता दोन दोन दिवस कोण हे करणार.
व्हय.
तेच की त्यांचं दांडगा लटाबळायटो हा.
आलं म्हणजे लोंबाड फाटणं संकट असते त्यांच्या
होय ल नाटकीच गी नाही मनात न उतरलं थोडत
असं करायच नाही आता एक तर माणूस किती खाणार होत सांग बरं माझे त्या दिवशीपासून माझ्या डोक्यातच बसत मला एक तर त्यांच्या घराकडे जाऊ वाटत नाही.
मी याच्या माग पण खूप काय काय ऐकलंय ना म्हणून म्हणाले माझ्यासाठी माझ जाऊ ते खड्ड्यात.
काय काय ऐकलंय मी त्यामुळं मला ते बाज झाले नाच सोडून दिला.
हम् नाही तर असं करायचं नाही आम्हाला बोलवत किती वेळा मावशी म्हणत दारावरून आमच्या जाता सा आईकडे जात. तिच का आमच्या घराकडे येत नाहीस कर नाही व त्याने गेलं की, तोंड कशी तरीच करतात बाहि त म्हणून आम्ही जायच बंद केलं एकदा गेले.
नाक कसलं फुगतय बघाय नाहीसा खेकड्याचं,
अच् भाई आम्ही त्या दिवशी गेलो आणि म्हणाला गेरी, आईना म्हटली. आता भाजी एवढीशीच आहे काय वाढायच ते असं मी म्हटले. म्हणजे आम्ही‌, भेटून येणार होतो आदूला बर नवतो तेव्हा बघायला घेलतो आम्ही, नसत भेटून येणार होता आम्ही तुम्ही गेला अस त्याच्या दुसऱ्या दिवशी ते मग म्हणायलाग. आम्ही भाजी जराचीच आहे आता काय वाढयं म्हणाय लागलीग आम्ही जेवणार प नव्हत आही नको. म्हटलं आम्ही घरात नाश्ता करून आलो ऐक ना मावशी म्हणालागली आमच्या घराकड सारखं सारखं येतायच काय म्हणालाग मी आलो तुमच्या घरा ड म्हणजे ड पडतीस की म्हणालाग करून घालायला.
हा हा हा.
आणि अंडी आणतो अंड्याची बुर्जी करत म्हणालागली आणि जेऊन जावा.
म
मग नको म्हंटलं मग ऐकना काय केलं तर मग हेनी म्हटलं तेवढं मिेनत्या करायला लागल्या. जेवणाच्या पुढं जायचं नसते काही गाडी घेऊन जायचंय जरा जरा. खन जा ग लागला मग मी भाकरी करू लागतो म्हटलं मग मी दोन केल्या मग ते पाणी आले म्हणून बाहेर गेलत ना त्यानी पहिला चार केलत मग पाणी आले गेल्यावर मी दोन बा चक केल्या. आणि कांदा आणि टमॅटो त्यांनी चिरून दिलं त्यांनी कोशिंबीर केली आणि वा जेवायला बा बोल ना कितीऊ शक
हा
हो बाय म्हणजे असं अ आपण कसं घरात माणूस आला म्हणजे त बोलत बसतय कसय.. हो म आई आणि मी बसला ग एक बाजूला मग ती नंतर सगळ्यासनी वाढून बिडून बसली आम्हाला इकडे यायची गडबड पोरं जाणार होती शाळेला. म्हणून आम्ही लवकर आलो बोलतो. ते नाही तर नाही बोल दे म्हटलं तेनी आता आम्ही कोणतं देवळ काढाय चाललंय म्हणाले त्यांच्यात,
होय आणि मला म्हणाला तू काल आजीला आजीवर बोलाल ती आजी तर म्हणाल्या दीदी काय आम्हाला आज लावल्या बघ फोन कवा लावतच नाही. आता बंद केल्याला लावायच आता काय सगळं सोडून फोनच लावत बसू येनास नाही.
सारखं सारखं लावाय सगळं दिवसांना दोन व्याळा तासने
होय काय विचारायला.
असंच लावायचं जसं आज, जेवण केवढं केलायचा जेवायला येणार आहे. असं म्हणायचंय.
मला काही कामधंदा नाही होय. आता डॉक्टर झाल्यावर मी कुणालाच लावणार लावलो नाही तर काय करणार आहेत तनी.
नाही मेच्या लोकांना एवढेच करत असतील जेवण.
काय तेे
मेसला मेस तेन लावलेले की नाही त्या लोकांना म्हटलं एवढं जेवण देत असतील असं.
तर पैसे मिळणार होतीत वो फायदा पैसे मिळणार असले की माणूस काय बी कर.
त्यांच पोट सुद्धा भरायच नाही. की ग बाई
होय माझी मैत्रीण मग काय केली आता कोल्हापुरातली. मोजून मापून देत्यात मेसला. तिला तिला लागतोय कुकरभर भात. ती एकच टाईम जेवत्या हो. ती एकच टाइम सकाळी जेवते. रात्रीचं जेवत नाही ती पोरगी. जेवत्या अर्ध्या कुक कुकर भात असतो तिचा. आणि आमटी. दररोज चिकन, मटन असलं काय तर खायची सवय आहे तिला. प्रोटीन जास्त खायला पाहिजे म्हणत्या.
खातय ते शान नाही तिचं काय, तिची बॉडीज वेगळी आहे. काय पण पचतंय.
मधन प्रोटीन जास्त मिळतय. मिळतय पण त्याच्या नंतर साईड इफेक्ट केवढा होतोय. किती त्रास होतोय.
होय. पण ते तिला होत नाही ना. एकदम एकेकांची बॉडी कसली असत्या माहितीय नव. तस आहे ते. लोखंडाची बॉडी असल्यागत आहे तिची.
नाही एकेकांना की नाही चिकन खाल्ल्यानंतर त्रास होत नाही. एकेकांना होतोय. एकेकांना होतोय त्रास.
तेे तेे औषध असत त्याच्यात.
होय हा सगळं औषधंच की मारलेलं त्याच्यावर. कोंबड्या औषधावरच की जगत्यात.
मग तेच की. आणि तेच खायच म्हणजे चेष्टा हाय व्हय. ते तसलं खात्या ओ. त्याच्यामुळे ती क नाही स्वतः स्वतः बनवून खात्या. त्याच्यामुळं खात्या ती. मला म्हणत्या जेवणाच्या बाबतीत मी हलगर्जी पणा करत नाही. मला पाहिजे तेवढं मला खायला लागतंय.
कस असतय माहिती आहे का कोंबड्यांना एवढ औषध घालत्यात. काय पूर्ण कोंबडी ही कणी औषधावर जगत्या. पूर्ण म्हणजे म जेवढे दिवस पंचेचाळीस दिवस कोंबडी असत्या की नाही तेवढी सकाळ पासण संध्याकाळपर्यंत फक्त तिला औषधाचच पाणी असतय. तीन वेळा डोस देतात. इंजेक्शन देतात.
तुला ते घे. हा हा
आणि इंजेक्शन आणि औषधावर जगत्या ती कोंबडी. एक दिवस औषध नसलं म्हणजे तर दुसऱ्या दिवशी झिंगत्यात अशा कोंबड्या.
बघा म्हणजे त्यांच्या वाढीसाठी खाद्य त्यांच इंजेक्शनच आहे.
खाद्य वेगळं आणि इंजेक्शन क नाही आता डोळ्यात त्या पक्ष्यांना म्हणजे अ पक्षी सहा दिवसाचा होतोय की नाही
हा हा
पक्षी सहा दिवसाच असतय की नाही, तेव्हा त्यांना डोळ्यात इंजेक्शन देतात.
हा बाई डोळ्यात कसं इंजेक्शन द्यायच सांगा बाई.
कुठला आजार होऊ ने म्हणून डोळ्यात इंजेक्शन. आम्हाला दिलंत कि बाई ड्रॉप्स टाकून अशा बॉटल दिलत्या. आम्ही पहिल्या टाइमाला तेवढं ड्रॉप्स त्याच्या डोळ्यात नही टाकला हो. आम्ही चार वाजता संध्याकाळीच घालायला चालू केलेलं रात्री पावणे तीन वाजेपर्यंत बसलो आम्ही. सहा जण आम्ही होता. डोळ्यात ड्रॉप्स घालूपर्यंत. चार हजार पक्ष्यासनी.
बाई कस घालत असतील बघा. ते डॉक्टर कसल असतील मग. डोळ्यात औषध घालतात म्हणजे कोंबड्यांच्या
होय असं डोळायचं डोळायच जायचा आणि आम्ही घातलय की बाहि मी सुद्धा घातले.
इंजेक्शन?
होय असं ड्रॉप्स असते का ते हे करून सोडायचं त्यांच्या डोळ्यात.
हा हा मला वाटलं इंजेक्शन द्यायचं डोळ्यात.
इंजेक्शन सारखंच असते ते ड्रॉप्स हा तसच अससं डोळ्यात टाकायचं थेंब थेंब. तो ड्रग्स त्यांच्या डोळ्यात बरोबर पडला पाहिजे. असं आठ दिवसाला एक आणि पंधरा दिवसाला एक मारू नये म्हणून. आणि अ म्हण त्यांच्या हृदयाला काय हो म्हण त्यां ज लागले की नाही डॉक्टर येतोय आणि डॉक्टर मध न अशी कोंबडी फाडतो. आणि बघतोय हृदय त्यांच चेक करून ओळखते लगेच त्यांना. मग ते जरा लाल पडायला लागले क नाही तर त्यांना हार्ट अटॅक आलाय म्हणायचं रोग आणि काळीच जर का काळं पडलं. कोंबड्यांचा तर त्यांना इमोनिया कोंबड्यांच काळीज असते की.
काळीज फुप्फूस
हा काळीस काय फुप्फूस काय म्हणतात काय माहत नाही फु्फूसच वाटत ते जर काळं पडलं तर त्यांना यमोनिया झालाय म्हणायचं म्हणजे फक्त त्याथ कोंड्याचा वासान हा कोंबड्याच्या वासान कोंड्याचा, कोंड्याचा वास असते की
हा हा
त्यांना यमोनिया होत त्यांना मर होत्या.
चांगलं आहे की बाई! हॅलो ऐकू यालय?
झोप आल्या काय?
नाही ब आत्ता आता जरा जरा येईल्या. साडे दहा पर्यंत असतोय मी नाही, नाही आहे की बोला.
आता माझ दहा मिनटं झाल्या ह हा कॉल कट करतो जरा मामांना हंतरून टाकून देतो आणि मग लावतो लगेच तुला लावायच्या अगोदर सांगतो मी
हा हा हा हा
थांब कट करू नको.